ठीक आहे थांब हा एकच आला काय हा हा. तिथं आवाजच येईना झालेला मगाशी तुमचा. हा बर किती गं अजून आहेत तुमचे कॉल.
आता आता एकच राहिलाय दोन आहेत.
एक दोन हायत का हां हां हां. होतात वाटते. होय काय शौर्य. आवाज कमी हम आ आणखी काय.
कसं करताय तुम्ही पेमेंट.
अ लसीकरण कसाय प्रत्येक वेगवेगळं आहे ना आता. म्हणजे इथं दवाखान्यात असते ना, ते दर बुधवारी असते आणि आम इथं चौथ्या गुरुवारी असतंय. असं आहे पाच जणी आहे, एका साइडला तिकडं दत्तनगरच्या भागात.
हो.
होते होते. अ प्रि हा प्रि आदल्या दिवशी करतोय, आम्ही यादी पाठ
प्रीला काय त्यांचा नंबर आपल हे. अं... काय ते आधार कार्ड नंबर. पालकांचा प्री करायचा. आणि दुसऱ्या दिवशी कसं, ज्या दिवशी लसीकरण चालू असते त्या दिवशी. प्रत्येकीन ठरवून दिलेलं असते, पाच जणी आहे ना आम्ही. प्रत्येकीकडे एक एक काम असते मग एक. कोण ऑनलाईन करते कोण रजिस्टर लिहते असं होते. मग ते ऑनलाईनच काम काम असेल तर तेवढंच करायचं. आपण मग ते काय एक कोणाचं हे असेल तसं रजिस्टर प्रमाण भरत घ्यायचं मग. ऑनलाईन. पण आहे आता बऱ्यापैकी, सगळ्या जण आमच्या त्वरित शिक शिकल्याता ऑनलाईनचं काम.
ऑनलाईनचं ना कारण, ते प्री रजिस्ट्रेशन आमच्याकडे आता आता करा म्हणायला लागलेत. पण मग आम्ही अजून काही केले नव्हतं, मी मागच्या लसीकरणाच्या ट्राय केलं प्री रजिस्टेशनं. पण थोडं मला नाहीच झालं, जे पहिले नावंच. सेव आहेत ना होतात, आणि जे नसतील ना नाव सेव. ते मग करताना मग, लहान मुलं असले की मग. आधार कार्ड बालआभाकार्ड हे नंबर मागितले त्यामुळं मी काय. रजिस्ट्रेशन म्हटलं राहून दे, ज्या दिवशी आपण करायचं त्या दिवशीच करूया मग.
हा नाही नाही. आधार कार्ड फक्त जे पालक कुणाच त्यांना आपण, हे करतो की नाही नंबर असतोय लिंक नंबर असतो. तेच घ्यायचा. आधारला लिंक असेल ना तेच्या शौर्य. जरा आवाज कमी. आधार ला लिंक असेल तेच घ्यायचं, म्हणजे लवकर होते प्री रजिस्ट्रेशन पण. असं करायचं ये आणि. काय खर त्यांच जे कुठला नंबर लिंक आहे, तोच ठेवायचा एकच नंबर म्हणजे.
महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याही नाही जे, आपले आपण एमसीपील चे कार्ड देतोय नी.
हा हा.
त्या कार्डवर तोच नंबर खर लिहून द्यायला पाहिजे कारण ना. आपल्या इथं जर व्यवस्थ करण केलं ना.
हा.
माझ्याा पण पुढच लसीकरण चुकवायला नको ते दुसऱ्या गावाला गेले असलं. तिथे लसीकरण आहेना त्यांना पण प्रॉब्लेम होतोय.
प्रॉब्लेम होय होय आ आम्ही पण तस करायला लागलो काय करतो, अं जिथं अ हे असते आपलं डोसच हे मेन्शन ते असं तारखा देणार त्या तारखेच्या वर युवी नंबर म्हणून. तिथ लहिलेलं असत वरती प्रत्येकीच्या कार्ड वर आ तसच केल अरे गप ना रडवू नको. आम्ही तसच करून ठेवले तर कारण तस समजते बाहेर जरी आता कोणी कड. तर आता जास्त करून कर्नाटकातले येत ना आमच्या तर. किंवा बिहारचे ति बाहेर जरी गेली तरी त्यांना समजत.
खूप म्हणजे बऱ्या पैकी तिकडची लोक आहेत ना इकडे?
हो हो कामगार आलेल असता त्याच्यामुळे हा, त्यामुळं काय त्यांना कस ओळखतय पट दिसिन हा नंबर युवीन आता माझ्या तर. केरळची एक आहे बघा.
हम्म.
प्रेग्नेन्सी हाे मग तिचा भरलेल परवा आम्ही. अ ती आता तिकडे गेली किती आठ सातव्या महिन्यात गेल्या, केरळला पण तिथून फोन आलेला त्यांना. ते नंबर हाच आहे काय? तुम्ही भरलेला होय म्हटलं. त्यांनी पण बघितल्यावर तर हाय म्हटलं मग आता कस आबावर भरायलागलेत पहिलं कस आरसीआयसि नंबर होताना ला आता नाही आहे तसं आता आबा हा आता आबा वर सगळं चाल
पण बालआबा काय लगेच निघालं असतोय का पहिल्या जन्मल्यादिवशीच्या बाय
नाही नाही बाळाचं नाही बाळाचं नाही प्रेग्नेंट प्रेग्नेंट बायकांच तर भरतोय ना आप पण यांचं यांचं वगैरे हा ते ते. भरलेलं ते आबावर आबा लिंकिंग लागते जास्त करून आता. असं आहे, म्हणजे आधार कार्ड ही एक आता कंपल्सरी आता कसं व्हाय लागलं माहित आहे काय? जास्त करून लग्न लवकर व्हाय लागल्यात नाहे मुलींची. कारण पळून जाण्याचं प्रमाण त्यामुळे इकडे आधार कार्डच नसते.
अरे बापरे तो नाही विषय काय कधी कधी काय होतो माहिती माझ्याकडे एक केस होती आणि आत्तीच्या
हा
विषय कसा तिच बहिणीवर तिझा नंतर आता तिच्या त्या आधार कार्ड वर पहिल्या मिस्टरांच नाव. होत आणि ईतकी मग. दुसऱ्यावेळेला तिने नंतर सांगितलं तिने आधार कार्ड चेंज करून घेतलं तेना पाहील्या मिस्टरांचं नाव होत तिथे ते चेंजच होत नाही नाव.
अरे बाप रे मग हा प्रॉब्लेमला लय प्रॉब्लेम यायला लागलेत आता अशे. कारण कस होत माहित हा ऑनलाईन ला लय प्रॉब्लेम होतात.
त्या त्या ऍप इतके झाले ते मला एकच ऍप त्यामध्ये सगळी. सगळी माहिती हे भरायचंय ते भरायच ते भरायचय.
हो होय ते अ म आह. मुलांच्या ह्याच्यात कस वेगवेगळ्या गेम असतात तस तस आमच्या मोबाईलला सगळे ऍप झाले तेच विचारते आमच मोठा मुलगा. हे काय एवढं सगळं घेतल्यास माझे गेम पण एक सुद्धा तुझ्या ह्याला नाही म्हणते सगळ डिलिट करत्यास. नि हे काय घेऊन ठेवले असं म्हणतय. काय आहे न सांगण्यासारखं आता ते आश्वासन देऊन इत पण दिलात बघा. दिवसातन एक तरी कॉल तुमचा झालाच पाहिजे आशा संजीवनीला. ते अ अ आशा संजीवनी म्हणजे त्यांना कसं आपण कॉल करायचा असतोय. हा ते डॉक बाहेरचे डॉक्टर असतात, म्हणजे पेशंट. हां ई संजीवनी तसच की. पेशंटला पेशंट टू पेशंट बोलायचं डॉक्टर डायरेक्ट. ए ए ए हे बघ.
मग तुम्हाला ते भागात गेल्यानंतर कराय लागत असेल?
हम अ तसं ह्याच्या आधी भागात गेल्यानंतर होतं पण काय सांगितलं एक तर कॉल होऊ दे तुमचा. त्यांना म्हणाला पण ते कस डॉक्टर पण अवेलेबल पाहिजेत ना त्या पद्धतीच. अस
हम्म हम्म हम्म, बोल रेज. बिझी पण असतात ना कधी कधी डॉक्टर का होत नाही कॉल.
काय होत. नाही हो मग तेच कुठ साठ रुपये साठ रुपय साठी तेवढं करत बसायचं. त्यापेक्षा योगा चार घेतल्या कि साठ रुपये मिळतात म्हणायच. त्यानी गप्प बसायच नाही आणि कसं ते ऑनलाईन असलेत तर बरं नसलेत तर ते लई वेळ जातोय हो. ते पेशंट बोलायला. पाहिजे आम्ही परवा बघितल एक कॉल करून पण नाही एवढं काही ते जमलं नाही झाला कॉल पण डॉक्टर अवलेबल नाहीत असं हाय.
हो फूडणं डॉक्टर पाहिजेत अवेलेबल. आणि कधी कधी त्यांचे पण बिझी असतात ते दुसऱ्या कॉलवर असेल ना तरी पण कॉल होत
कॉल होत नाहीत होयहोय. केले म्हणजे कसं ते चांगलं आहे ऑनलाईनचं काम नाही असं नाही चांगलं आहे. पण असे प्रॉब्लेम येतात बाकीच्या हेन
नेटचा प्रॉब्लेम नंतर बिझी सगळं येतात.
हो
कार्ड नंबर वगैरे अपडेटेड नसतात.
हो हो नाय नाय, तसं पण होतं. आमच्यात आता ती ह्याची माणगावची का कुठली तरी अशा हाय त्यांनी करतात कॉल. त्यांचे होतात बघा कॉल त्यांना ते परफेक्ट जमले ना त्यांनी कस करतात. आता ह्यावेळी उद्याच्या मीटिंगला शिकवतील कदाचित आम्हाला पण.
हहम्म. मग काय आणि तो मातृत्व ॲप्स तर झालं का सगळं?
अ ते मातृत्वच आमच्याकडे आता नाही आता अंगणवाडीत. सेविकांच्याकडे दिले ना आता, आमच्याकडे नाहीये. होय होय ते अंगणवाडी सेवी ते पहिल्या खेपे. ची असली कि किंवा दुसऱ्या खेपेला मुलगी असली. की भरायची तेच ना हा. हळू हळू्. घाल की.
मातृत्व ॲपला ना ते आहे तुम्ही, प्रत्येक घराची माहिती भरायची हाय ती.
ते हा तेना ते अजून नाही दिलेलं, ऍप नाही दिलेलं अजून. असं के नाही नाही नाही फक्तं, आता एमसीडी चालू आहे आमचं. बाकी नाही ते बा कारण कसं, तीस वर्षाच्या वरची जी हेचेत. तेवढंच अँप भरतोय, अजून दिलेलं नाही ते हेज. म माता व बालक ते ते हेचय कणी, ते आमच्याकडं होतं पहिला. खेपेची दुसऱ्या खेपेची मुलगी असेल तर, ते आता अंगणवाडी सेविकांच्याकडे भरायला गेलंय.
मी तर परवा अंगणवाडी सेविकांना विचारलं तर. ते मुलगी असो किंवा मुलगा असो, फक्तं पहिल्याच खेपेची दुसऱ्या खेपेला मुलगी झाली तर. नाय असलं काय नाय म्हणाल्या, लागल्या आम्हाला सेविका.
नाही आहे की आहे बघा, योजना दुसरी मुलगी झाली कणी. की पैसे मिळतात वाटतं काय तर, पण ऑपरेशन लागतं वाटतं. त्याला हा दुसरी मुलगी असल्याने, ऑपरेशन असले ना. हा ऑपरेशन कराय.
त्यात पण आहे, जर दोन मुलींवर ऑपरेशन. करायचं पण त्याला नियम आहेत, कसं आहेत नियम की एक वर्षाच्या आत झालं तरच ते भेट ते. नाय तर नाहीये जर मुली. दोन दोन मुली झाल्या, आणि त्या लाभार्थीन. दोन मुली नंतर एक तीन वर्ष चार वर्ष गेल्यानंतर बाबा नंतर. ऑपरेशन केलं तर त्यांना नाही लाभ भेटत.
हा हे धर. हा.
ह की फक्त तुम्ही एक वर्षाच्या आत काहीतरी ऑपरेशन करायचाय.
ऑपरेशन हां ते मी पण आमच्या इथं एक. एकटे हाय विचारलेली म्हणून बघितलेलं, तर ते म्हटलं ऑपरेशन पाहिजेत. ऑपरेशनच सर्टिफिकेट लागतंय म्हण, ते फॉर्म भरताना त्यांच्यामुळे. ऑपरेशन लागते.
हो हो. नाहीतर मग पुन्हा जो लाभ दिलाय तो, पूर्ण की नंतर ते घेणार ना मागे. असं होऊन जातं. जर तिसरा त्यांनी चान्स घेतला तर. चालतंय मग मी नंतर थोड्या वेळाने फोन करते.
चालते चालते ठीक ये ठेवू का.
हा हा.